हॅलो?
हां, हॅलो?
जेवलीस काय?
नाही अजून तू हम्म. भेळ केला आंबोळी खाणार आहेचा ना.
होय करालोय बघ.
हा हा हा . नाय वैष्णो बारकी.
अगं हे गं वे शिव दादानं चे बायको गं.
हा. काय ओपनिंग केलं क त्यांनी स्टेशनरी काढली वय, हा त्याने लव करच लवकरच असं स्टेटस ठेवलेला त्याने मी बघितलो परवा दिसलेला मला त्याला मी हॉर्न
हा.
ते बायको आणि तो बाळाला घेऊन चालेली कुठून. उचरखंडीला जात असतील तारा तारा अलंकार पशी मी रस्ता क्रॉस करालतो आणि तो चाललेला. मी त्याला हॉर्न करालतो तर त्याचं लक्ष नाही.
हम्म काय आह करायलात माहिती नाही गं अजून म्हणजे असं कुणाला काही सांगायला नाही.
स्टेशनरीच वाटाली मला पण ती.
मला पण सगळी तेच म्हणाल्यात आणि ते उमलाचं पण दुकान आहे ना.
हा हा.
मगं ती पण नाही ही पण तेच चालवणार वहिणीच चालवणार. आणि असतं तसं कॉन्टॅक्ट नीटला आहे त्या ते कराल.
लाय गं
ते गर असतात तून बांधता मस्त आहे बाय. तो बहुतेक ते करायलाय. माझं ते दुकान बंद होतं म्हणून हे पण आन ते पण दोघी असं चालवणार आहे की.
हा हा चालते की आणि ते शिलाई पण तीत बसले आहे आणि ते शिलाई पण करत्या ना.
होय शिलाईचां अम करत्या आयब्रोचा शिकल्यास पार्लर चा आणि ते लग्नासाठी हा ते मेहंदी क् लास पण घेत्या आणि असं वे लग्नासाठी डोली तेन लागते बघ
हम्म हम्म.
ते येत तस्त गण पण करत्या. तो उगवष्ट करायचा ना.
इथं जरा कट मारयला पाहिजे तेच कोण आला नाही.
. मम्मीसे म्हणा ऍड करते तुमच्या.
हेनी नको म्हणलेत म आता बघू या की काय म्हणत्यात. जरा म्हटलं तुझं पहिलं व्यवस्थित होऊ दे काय हाय सेफ आहे का नाही काय माहिती. नाही हे दोघींचं पण अकाउंट हे करून ठेवा म्हटलं. हा हा हा म हा हाय. आता ह काय सेफ आहे आपल्याला आता वाटालय तर करायचं. खोड नंबर दे! कशाला?
नाही पण हे असं अकाउंट करून जर द्याय पाहिजे.
हा हा कालच मावशील चिडवाल त. मावशीचा फोन आलता आम्ही दोघी बोलालतो म्हणलं मावशीला एक अकाउंट. काढून दे म्हणजे दोघी जण अर्धा तास एक तास किती खुर्चीला तेवढं पैसे मिळत.
होय.
जय सत्यन काय सांग की. तस काय.
नाही ते साईडच बटन प्रेस झालेलं नाही मग ते सि स्च ऑफ झाला की स्विच ऑफ.
हा हा. होय आता ते परत म्हणजे काढायला पण येत नाही.
म ते कायत रिपे
हा हा. कितवा फोन ग ह्यो? त्यांचा कितवा फोन ह्यो आत्यांचा? आधीचावय.
हम्म.
स्वयंपाक आवरलीस व्होय. हा.
जरासं मारा बघू जरा मरा लय नको. जाईलबात नाही असं नाहीत. जरा अस अस हा इशुगुरु खाली आहेत हा असू घ बघूया आता. सानिका. आई तेन बरी आहेत का विचारल्या. हा काय माहिती चालते की नाही.
असं दु घ्या चालवूया आपण.
आपण चालून काय करायचं पैसे देऊन देणार.
हा याने बोल.
कॅन्सलच करतात होय नहि आपल्याला.
माझं इकडचं कट होतील दि देे.
हे हे होय होय तुझा कॉल चालू आहे. का पण भोललो असं क दरा घालाय.
तीन कॉल झालात नंवे आपलं.
काय मीती किती कॉल झालेत किती कॉल अठराशे किती. किती मिनिट सेकंड झाले का नाही त्या व्यक्तीला परत कॉल होत नाही म्हण बाई. आजच ग्रुपर आले होते.
काय?
अ अठराशे काय आठशे आठशे काय होणार नाही अठराशे हाय बहुतेक. अठराशे कॉल जर झालं. एका व्यक्तीला अठराशे सेकंद, तर ते परत त्या व्यक्तीला तुम्ही कॉल करू शकत नाही. व्यवस्थित रंगव, खोडता येत नाही.
म्हणजे असज पण बोलायच नाही, मी तेवढंच बोलायचं
तोच दिल्यास की आता
जास्त बोल, खर ते त्यांनी दिलेयच कि तेवढं लिमिट.
होय. तेवढं लिमिट आहे, पण ते पूर्ण आपण ते म्हधलं गॅप्प तेन सगळं हे होतय वाटत ते नंतर आता आपण काल एवढं बोलो खरं, सहाशे अष्ट्यातरच झालत माझं काय तरी त्यांनी सांगितलेलं हा, त्याने व्हिडिओ मध्ये सांगलेलं की, आठ साडेआठ मिनिटं होईल.
हां.
पण हे आता आपल लईच कमी व्हालय क नई?
होय, अस काउंट करू, वन, टू, थ्री, फोर, फाय, सिक्स, सेवन इथपर्यंत रंगवायचं, इथनं पुढं सगळं रंग येल्लो कलर असतोय, मँगोचा. दापटिप नको, फुगणार की ते
की एवढासाच
अग ते मशीन एक द्यायचंय बाई
होय, मशीन दे की रिपेरीला. काय तर तेवढंच, साधं-साध शिवायचं ग.
मम्मी नको म्हणाल्या बाई, विकूया म्हणून बसल्या
का? फाटलेलं, फिटिंग विटिंग, शिवता येत नाही?
कधी शिवू ग आम्ही?
द्या मग, विका जावा.
आणि त्यात म्हणजे, अस गॅप पडून पण चालत नाही ना त्याला. हा, मग ती म्हणाल्या की, मोडीला घालण्यापेक्षा कोण तरी वापरु दे.
हम्म हम्म.
मग ते देताना रिपेरी करून द्याय पाहिजे?
नाही घेत्यात की, रिपेरी करून. कोण देणार ये घेणार आहे, इथं देऊन गेलत, पडलं
मग काय, सिरियल तेन बघत नाहीस?
नाही काय, सिरयल बिरयल ब बघत. तेवढं कवा बगूदे
हा. हां आमचबी तेच हाय बाई. संध्याकाळी काय एवढं बघू देत नाई.
होय.
दुपारी बघा लागते हां.
रॉंगगच देत्यात टीचर जाऊ दे आता काय नको म्हणू.
आट-आट. तु मला ईचारलीस का विरूला ईचारलीस?
विरूला सेवन रंगवा सांगितलं एट रंगून ठेवल्या ते कलर दिलेलं पण ग
असंल हील उद्याचा अभ्यासून करून ठेवायल्या पोरगी.
हा तस कुठलं ते नाही ग सेवेन ॲप्पल दिल्यात टेन त्यातला सेव्हन ॲप्पल रंगवायच अ मँगो हा नाही बाई मँगो माझी चुकी काढालात
ते आपला आडिओलीे जरा हे तोय को कोण कोणा संगर बोलाले तिला कळत न लाभ नव्ह वा
एक्सपर्ट असाय पाहिजे ती तरच करणार नाही तर तिची पेशवाया
होय.
काय बायकाय ते असलं कसलं बोलल्यात काय माहिती म्हणा.
संकट बोलल्या कुठला मध्ये अभ्यास या आवाज क आलाय हेच स्वीकर वर टाकता येत नाही काय ग?
हम्म हम्म स्पी करवी नाही आणि काहीच नाही याला हा झालं.
इथला अंतर बघ.
अ म किती ग? नाही हा असं मला शिंकाण चांगलं नाही ना तुला धुणीचा त्रास होतय का?
नाही जरा अस वर पाहिजे अडीच आहे हं एक पॉईन्ट खाली आले ते अडीच आहे बरोबर.
जरास एक पॉईंट वरची टिक तुम्ही डॉट केलतासं की वाढतय केलंय खरं. हा घेताना ते हा.
तुमचं एक वार वर घरातलं शेवतसा?
घरातलं घरातलं शिवायचं तेवढं काय शिलाई किती महाग य.
बाई ड्रेस फिटिंगलाच जर दहा रुपये घ्यालात पंधरा रुपये ते जर हात तुपे चन लावायचं असेल तर पंचवीस रुपये.
आमच फुकट नाय चकोट आम्ही करत ये काय ड्रेस बघितलीस? त्यांनीच बसल्यात की नाहीत.
अगं फिटिंग लय करायला लागतय
ह होय हा तरी एल साईजयेत. ते सगळे नि एमचा पण आहे तो पण फिटिंग करायला लागतोय? स्मॉल साईज हाय की ग त्यो. अ ह्याजा चॉकलेटी कलरचा आहे तो.
होय. सगळंच फिटिंग कराय पाहिजे सगळंच फिटिंग कराय पाहिजे. आता त्याशिवाय म्हण पर्याय चालते तसच घालता येईल. तू यल साईस तुला मोठो म्हणजे तव्हा लहान व्हयचं मग मी एलच घेत जाऊ काय?
एल मग काय होते एल घेतलं तर
अगं मी एक यस घेतोय. ह
अहा म
म यल घेऊ का?
येल मोठच होणार की ग तुला आत किती माया ठेवाया लाग येस सगळ्यात लहान त्याच्यापेक्षा जरा मोठ मिडल स्मॉल मिडल लार्ज एक्सेल म्हणजे अ एक्स लार्ज डबल एक्सेल म्हणजे टू एक्स लार्ज असं
म्हणजे मी स्मॉल येसच घ्यावेत.
येसच घ्याया पाहिजेस तू सगळ्यात लहान.
ते पण फिटिंग करायला लागेल शाने. काय हाय काय बघा औषध वाढेना झाले. आ ति अलर्जी हा तूय
आता वाढायले की आमचं आहे तेवढंच खाऊन
ग मग चालतंय की ओ ठेवू का? हा ठेव.